काय समजलं नाही.
वनिपण अत बरलेारक आकडमट झाले
हम्
ह अख तुझ कॉल करताना एकदा झिव्रो सेकंड पडल आणि परत कॉल लावला मग लागलाय
होय म्हणजे नंबर टाईप करून ठेवलं का नाही ते ह्याच्यावर
हा
तर झिरो सेकंद पडते
जर एक एक कॉल ऍड होते ना त्याच्यात आता सोळा होती सतरा हार आणि अठरावा कॉल लातात
हा होय
तरर अजून भरपूर अपडेट यायला पाहिजे
हम
नाही ऍप म्हणजे अजून नाही अपडेट पाहिजेत अजून एवढं प्रॉपर ऍप झालं नाही तयार
हा
एरार बिरार येतात
याच्यात के अजून म मध्ये मध्ये तर इनव्हॅलडच काहीतरी आलत ते
तुझ्यात ऐक तुही किती तास काहीतेण
ते मराठी ट्रान्स्क्रिप्शनच का आहे
हम
व्हॅलिडेशनच आहे काय
मेडिटेशन म्हणजे काय
ते स ते सेमच आहे ट्रान्स्क्रिप्शनच कसं आहे बर
ह् मला मला कुठलं मला कुठलं कुठ आल्यात की नाही त्यां स्क्रीनशेअट पाठवतो काय मा मी कुलं म्हणत काय मराठी ट्रान्सपेक्शन तेवढे एक चलय बघ मला आणि पुन फिन नाही
रेकॉर्डिंगचा
रेकॉर्डिंग म्हणजे काय असते तिझ
ते रेकॉर्ड करून पाठवायचं असते त्याने आपल्याला काहीत पॅराग्राफ देतात वाटत बहुतेक अणि ते आपण ऑडिओ करून पाठवायचं त्यांना
म्हणजे बोलून
हम् बोलून पाठवायचं
अगं मग ते अजून आलंच नाही की गं मग
मला पण नाही आला त्या रेकॉर्डिंगचा मी मॉसेज केलतो ग्रुपमध्ये सर काय म्हटली ते अ थोड्या जणांनाच आलय ते ज्यांना आलं नाही त्यांनी व्हॅलिडेशन कंटिन्यू करा म्हणलीत
तरी पण एक मारायचं तसं पाठवतो मारून
हां
लरेडी म्हणतो हॅलिटेशन
हा सांग की रेकॉर्डिंग पण नाही ना व्हॅलिडेशन पण आला नाही मग सांग तुला म फक्त ट्रान्स्क्रिप्शन फंड प्र्रिंट दोनच आहेत
होय
हम हम
माझी कुठला आहे?
तेच कि वलीएडिशनस आहे काय रेकॉर्डिंगस आहे.
त्याकडडे ते दोन् आले.
होय रेकॉर्डिंगचं नाही व्हॅलिडेशनच तेवढंच आलंय.
ते हल डिशामध्येध्ये काय आहेय.
ते ट्रान्स्क्रिप्शनच कसा आहे ब दुरुस्त करून पाठवायचं तसंच आहे.
हम्म हम्म म बग पाठवतो स्क्रीनशॉट घेतो माझा ह्याचां आणि पाठवतो.
हां
नंबर पाठावचा आणि आयडी पाठवायचा.
हां
हम् टिप्स कधी किती झालेत एकशे पंचावन्न दोनशे पंचावन्न झाले आणि मराठी ट्रान्सलेशन. तीन महिने थांबणार आहे म्हण
तीन महिने राहणार हाय
काय माहीत की तीन महिने टास्क हाय ना ते थोडं करायचं ग
होय आता माझं मराठी ते ट्रान्स्क्रिप्शनचं काहीतरी अडीच हजार झाल्यात. आणि वॅलडेशनचं चारहजार झाल्यात.
अगं बाई पेमेंट किती आले तुला
रोज पाचशे हजार पाचशे हजार करतोयच मधी तेवढं आं
पेमेंट किती झालेय.
पेमेंट प्रोसेसिंगला काहीतरी दोन हजार पडल्यात. हा प्रोसेसिंग ला आहे खरं अजून
माझं प्रोसेसिंगला एकशेएक्केचाळीस रुपये पडलेत.
हा ते ते दोन हजार काहीतर पडल्यात आणि परत हे आपलं दोनशे नव्वद रुपये दोनशे एकोणनव्वद रुपये ते पण प्रोसेसिंगला आहे.
हम्म हम् अरे मला एकशे एक्केचाळीस रुपये निकाल के ले शंभर रुपये
हा हा हा
तु बोल तू
आपण जसं करील तसं ती पेमेंट वाढतंय.
हम्म हम्म कराय तर पाहिजे.
ह परवा तेवढा केलो नव्हतो मधी घरात काम होती म्हणता मग ते लगेच मॅडम माझ ग्रुपला मेसेज हे नाव पाठवली. तुमचं वर्करने स्लो आहे म्हणून
हा हा
ते आधी पाठव नव्हतेत काय
म
हम्. अ फोन आलाय काय दोन मिनटं थांब
हा पण करू नको.
हॅलो
हा बोल
मग तेव्हा मॅडमाने पाठवलेले ते ग्रुपमध्ये लिस्ट बघ.
हम्म हम्
ते स्लो तुमचं काय म्हणून
हा ते ज रोज जास्त करत असशील म्हणून तसं म्हणत असेल
हम्म मग ते तेव्हापासून मग जरा घरात तेव्हा काम होतीत म्हणताना केलो नव्हतं एक दिवसाचं पेंटिंग पडलेलं
हम्म हम्
मग आता चालू आहे रोज पाचशे तरी करतोय पाचहाशे रोज पाच सशे तरी करतोय
पाचशे बापर भरपूर करतेस की
हो दिवसभर मग झोपून काढण्यापेक्षा तेच करतोय मी जाऊ पण निवड किती झोपायचं मग त रात्रीच झोप येत नाही असं ते
हम्मम का हेन का
हम
हे विद्या राष्ट्र दिवस सत्तावी सत्तावीसावा वर्ध
कशाच हम्म
हम पाच जुलै क उद्या येद्या उद्या ये उद्या
आज चार आहे काय हा उद्यापच
भारी पडते बा भारी प
तुमच्या गावात आहे काय हम्म हो
हायस्कूल लेवल जरा भरे असते
ल माारी क नाही
हम फ्रेंड्स पणी विझिटच होतो
अ
रोज रोज आता बेपर करतो पाचशे हजार सुट्टे तोपर्यंत
होय कर की
हम्म दोन हजार महि आता मी बघकी आता घवडोक नाही सगळं एकाच दिवसाला सगळे तीन हजार चल बस बर
हा कर कर कर होत दळ्या कराय बसलं की होत्याात
हम्म हम्म गर्दी घंटा येत ग तेच तेच करून काल किती दोन शंभर किलो असून ल इथलं बाज झाले मला
हं
त्यात माझं थोडं सूमनाप पण केलाय नाही
हा हा
हुं मध्ये मग कस करा तो आलय असं डायरेक्ट सबमिट करायला त्यात दुरुस्तच करना मी राहू दे बाबा तू करू नकोस म्हटलं मला पेमेंट येणार नाही.
होय ते जास्त दुरुस्त केलं की पेमेंट येतंय काय? काय तसं सबमिट केल्यावर येत नाही हे
नाही मग चुकतय नाही ते चुकलेलंच आपण सबमिट करतोय. म्हणजे दुरुस्त करून करायचाय मग दुरुस्त करून करतोय.
एक एक येत्यात की ती बरोबर
हा एक एक येतात कि बरोबर असतात तस लय चुकत नाही.
हम ह
तेवढंच थोडं एक, दोन शब्द चुकत्यात.
हम्म ते स्टेटला पण कोण पेमेंट साठी केलेलं माहिती काय कारण ग्रुपला मेसेज
हा टकलेली की
हो
ग्रुप मध्ये पोरं एवढी कुठे जाणार आहेत.
काय माहित.
हुं हुं. ते तून कनाइ तुझ्या बॉयला तुझ्या भावाचं नाव ठेवल्यास तू नंबराला तुझ्या
ह ह.
मग ते एक मुलगाच आहे म्हणून का नाही फोन करत्यात पोरं
कोण ठेवलंय बायोला?
तूच
नाही माझं हाय वाटतं गं
आता मग नंबर कॉपी करता दिसले मला
ह आत्ता तुला नाव कुणाचं पडलंय?
आता तुझंच नाव आहे गं
हा व्हॉट्सअपच्या बायोला न्हव हा हा मी माझ ठेवतोय काय. त्यो काय करतोय तेजी मित्र आहेत म्हणताना का नाही त्याचं स्वतःच ठवतोय असं करालाय.
मोबाईल कोणाचा आहे तुमच्यात
माझा आहे खरं दादागिरी त्याची पपा पाणी आलय सोडलय हा, हा, आले, आले
किती मिनिटं झाले बघ शिल्पी
अं आठ मिनिटं साडेआठ मिनिटं झाल्यात.
थांब मग अनेक
हा पाणी आलय आमच्यात
अव्वा आमच्याकडे पण आज येणार आहे.
अ ह. परवा आलेल तीनला हुं आज लवकर आलंय.
आता आमच्यात पण ईल संध्याकाळी आता बेगरला आलंय.
हां. आमच्या सकाळी आलतं बेगरला वाढतं बेगर तिकडं सोडलं कि मग हिकडं येतय.
हम्म सकाळी सडलं जात आता आमच्यावरती पण येईल.
हम्म हम्म हम्म.
कधेत काय माहित मला तर कंटाळा येते बाई पाणी भरायचा.
मग आमचं पण थंडीत
हम्म पोसाय का बारीकच आहे पोस अजून
होय बारीक पडालाय ना पाऊस बाहेर जायचं नको वाहिलेय.
हम्म.
पाणी पडाले काय बघ मम्मी पाणी पडल काय बघ जा वरती पडत अशील की हां बोलकी.
एवढं झालं क नाही पाणी भरव आणि फोन कर.
हा कर.
मी करतो तो अ व माने
हां.
बग का किती वेळा होतय तेवढं वे करायचं.
हा हा सानिकाच काय लागनाच झालाय
होय सानिकाचा लागत नाही, पृथ्वीचा लागत नाही, पायलचा लागत नाही
हम वातावरण किती गार आहे की नाही?
हम्म. ह पल्लीलाही करा पाहिजे.
हम हम. ती काही मुंबईला गेल्या.
मूल
झाले ब दहा मिनिट झाले.
झालेचम कट करू तुम्ही ठेवतो बाय बाय नंतर फोन कर मला
हां हां चालते करतो.
हा.